हॅलो.
अगं ते लागेना झालत ग बघितलो दुसऱ्यास लावून ते एकशे ऐंशी काहीतरी. लिमिट आहे त्याला.
हम्म.
बोलायचं ते झाले ना मग तुझं एकटीचच सुत राहिलेलं.
हम् हम्.
म्हणथान लावल. मग. आज पाच पर्यंत होत गेल तस मग कॉलेज ला.
हम्म. रोज तर पाचपर्यंतच. विथ नसलं तरी प्रेझेंट आहे ना.
प्रत्येक क्लास ला प्रेझेंट आहे.
होय स्कॅनर स्कॅनरवर.
बाबा म्हणतो.
स्वतःच्या फोन वन स्कॅन केलं तरच प्रेझेंट लागते.
हा. हो.
म्हणजे फॅक्टी. सुद्धा लावू शकत नाही आमचं असं हेच हे ना काय म्हणजे हा बाबा तो याय नाही त्याची लावली अस. नाही.
हा हा हा येतच नाही तसं लावायला फोन वर न करायचा म्हणटल्यावर.
हम्म ड फॅकल्टीकडे तसा एक ऑप्शन असतोय.
हम्म.
तस जेन्युअन रिझन पाहिजे ना?
हम्म. मग आत्ता जरा तुझा आवाज अस- सर्दी आल्यासारखं वाटायल. मघाशी एवढं वाट ना झालेलं.
हं. हं. आता आणि कमी आलंय बाई. दोन तीन दिवस कंटिन्यू गोळ्या खाल्ल्या त्या.
दाखवून येशील काय नाही. गोळ्या कशाले एवढं खाइत बसलंस. एक इंजेक्शन केली असतीस तर झाल असत. आत्ता पर्यंत बरं.
इंजेक्शन
हम्.
बाई तिथं उगाच जाऊन आली. गोळ्या पण खाणार नव्हतो सोड मी. तस चार पाच दिवसांनी लोड होऊन येत- पण आता कॉलेज तोंडावरती आहे म्हणून खाल्ल्याय मी त्या.
व्हय. लोड घेऊन येते का मी. लोड घेतला आणि जादा झालं तर काय करणारीस?
नाही माहित आहे मला. जास्तीत जास्त चार दिवस जाते आणि येते कमी.
हम्म.
कशाला म्हणु एवढं साहित्य मी आणलय असं वाटायला लागलं.
म्हणजे?
माझ्या घराकड जातानाच की महिनाभर सुट्टी आहे. घेऊन गेल मग साहित्य.
हम्म.
पूर्ण माझी सॅक भरलेली आणि मोठी बॅग भरलेली. गौरी- म्हणतीया आल्यावर. आल्यावरती ही का कायमची सोडून आली का?
ते नव्ह. एवढं असं काय काय घेऊन गेलतीस?
कपडेच
आणि ते कधी घातली?
घालायलाच नाहीच तर मी म्हणाल तो.
इकडं जाय पण नाही. आईनं पण म्हटली काय घेऊन येऊ नकोस म्हणून.
हो म्हणून त्यातलं पण त्यांनी चार ड्रेस कमी केलंय. मग अजून येतांचे आणि जातांचं एवढं- हो सांगितलं.
ह
आणि ती बॅग घेऊन घेऊन पण अक्षरशः माझा उजवा हात सुजलाय.
छान. बॅग पण तुझी बघितली कितीए. ते ह्याला ट्रेकिंगला जायत नाहीत काय? ते वरती डोंगरावर.
हम्म.
तशी वाटते ती बॅग तुझी.
ती फुल्ल भरलेली काय? आणि- आपली मोठी वढतेरी बॅग नसते ना ट्रॉली टाईप.
हम्म.
ती सुद्धा बॅग भरलेली आणि मी तशी घेऊन आलेया.
ठासून ठासून भरून घेऊन येतीस म्हणल्यावर.
अगं! त्यात माझे किती चार पाच ड्रेस मी तितं ठेवल्या होत्या. चार पाच पाच- ड्रेस. कलरच सगळं साहित्य थोडं अजून थोडं एका पिशवीत काढून ठेवल - त्या तीन पिशव्या मी तिथं ठेवून आलेय.
मग?
मग काय आता? तरी पण त्यात बसना झाले.
ते ना ते, अ- ते मातीचं काहीतरी केलतीस ग तू.
हम्.
त्याचं काय केलीस?
आहे की. त्याला आता कलर करणार.
आणि घेऊन गेलियास तिकडं. काय घराकडं.
नाही तिरुमूर्तीच आहे मी आणायलाच नव्हतं घराकडे
हम् हिऊ पण नको नाही तर कोण तर फोडतील ते
हम् कलर करणार छान तला बय
कायतरी डिझाईन काढ की छानपैकी
हम्म बघू घ आता कलर करणार पहिला मग शेवटचा त्या रोम कधी सोडन त्याच वेळेस सगळं साहित्य घेऊन जाणार
हम्म क्रॅक पडानीच नव्हत्याला
नाहीय नाही
हां हां
ती शाळू मते आहे ना त्याच्यामुळे बाई क्रॅक पडत त्याच्यावरती
होशच
प्र प्रॉपर ती कुंभारांच्याकड नसते काय मटकी मडकी बनवत तीन
हा हा हा
तसली आहे ग ती त्याच्यामुळे नाही खराब होतते
हम्म हम्म चांगलंय लवकर कर खरं
हम्म
आता जास्त काय नसेला अ अभ्यासाच लोड काय आहेय
आता एवढं काय नाही सोड अजून एक पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल असं वाटतंय कारण पहिली लेक्चर जरा समजवण्यात जातात न सब्जेक्ट मध्ये नेमकं हय काय ते
हम्म
आणि परत सगळं आता सब्जेक्ट बदलल्यात त्याच्यामुळे जरा
पूर्ण सगळं
होय आता सब्जेक्टच वेगळा आल्यात
हम्म हम् आमचं पण बाई आठ सब्जेक्ट च सहा सब्जेक्ट वर आले आहेत आता
ठीक
खरं अकाउंटचे चार सब्जेक्ट आहेत आम्हाला अकाउंट चे
तुमचा मेन तोच आहे ना
होय बाई मला लेट टेन्शन आले ह्यावेळेलं अवघड आहे
पुढे जाईल तसं अवघड अवघड लेव्हल वाढत जातात
खरंच की आणि ते पण एटी एकटी मार्क्स चे आहेत सगळे
ह
आधी फोटीच होतं क्लास तरच अवघड आहे सगळं काय काय म्हणून रावायचं कॉलेजमध्येध्ये ढेगळं काय शिकवत नाहीत
ठी मामाने फोन केलेला बाई परवा
हा इकडं दिदीनं पण केली ती व्हिडिओ कॉल
वर का अ सोमवारी रविवारी बुते
रविवारीच मम्मी म्हंटली मापसनी व्हिडिओ कॉल करमु ना ना म मम्मीच्या फोन वन करून दिल तो
हम्म
मग दिदीच्या फोनवर लावलेल काय मम्मीच्याच लावलेल काय मी दिदी आलती ना
हम्म
मग बोललं बाई ना उशर प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
म
म नाही म्हटलं आज जाणार तो खरं सर्दी तेन जरा झाली जा म्हणून घरात ते थांब म्हटले काय?
होय तेच आम्हाला पण म्हणालता नम्रता म्हणजे काय मम दिदीला काहीतरी म्हणालतो म्हणून म्हटलो सो रविवारी जाणार आहे ती. सोमवारपासून तिझं कॉलेज चालू होणार आहे म्हणताना तुला लावलं असतील.
. बाई अजून पण काय म्हणायचं बंद ते.
हा मग इथं पण चालूच होतो प नम्रता
काय
काय म्हणायचं बंधू आहे नव्हतं तेच.
अगं अवघड आहे शानी कसं तरी वाटतेय माहित आहे.
नाहीतरी काय मी पण म्हटलो की काय मामा बोलालायसा.
काय म्हणालतं ते?
दिदीकडे होता बाई फोन मी काय जास्त बोलाय नी.
हम्म.
कि लग्न कधी करणार आहेस?
कोण
आणि दिदी.
अगं ते म्हणत नाही आहे.
म
आपल्याला सगळ्यासनी बायका म्हणायचं
हा गं तेच की सांगाय लागलो हा तेच की सांगाय लागलोय की मी हाय की म्हणतं गं बाई
हम्म.
दिदी म्हणाली खुळायचा काय म आम्ही काय बोलतील आता काय असं बोलताच काय म्हणायली मी. चेष्टा करायलाच समजते की खरे लईच होते.
नाही गं म्हणायचा आता आ बघ आता आपण पण बारक्या नाही आणि झाले की आता किती वर्ष झाली सांग?
होय नाहीतरी काय चेष्टा करायचा वय आहे वई.
हम्म. मेन ते मामीच नी कसतरी वाटणार गं?
खरंच की बाई आधीच मामी चिडत्या आता माहित आहे आपण लहान होतो त्यावेेळेला पण आपल्याला असं हेच करत होतं की मामा
तीे गो ती गोष्ट वेगळी होती गं आपण तर लईच लहान होतो.
हम्म ते मामीचं ने आवडत नव्हतं गं त्या वेळेला पण.
आणि आत्ता पण आवडणार नाहीच आहे.
हा म तेच की सांगयली मामींच्या समोर कुठे काय बोलत्यात?
तरी पण पण आता ते आम्हाला आवडत नाही हे त्यांना कळायला पाहिजे ना.
बघ की.
जाऊ दे तिकडे मी मम्मीकडेच कॅमेरा केला आणि मी गेलो बाईना.
ह
तर काय
आं हॅलो
हम्म.
ऐ की दहा मिनटं झाल्या कट करतो परत लावतो काय?
बरं बरं किती करायचं आहे असले.
किती होत्यात भुगया की?
लोक आकांक्षा याच्यावर राहिल किती?
नाही आत्ता चालू झाले ते आजच आले बा-
हम्म
लावतो थांब?